हॅलो.
हॅलो. काय कर झालं क झाल का जेवण?
झालं.
काय खाल्लं?
वांग काल.
कस केलत गं?
मम्मीन केले ते फुटाणे.
मलाच मला वाटलं तू केलत क काय.
नाही नाही मला नाही ते.
नाही येत का? तू पण शिकून घे.
काळ्या भाज्या कोण खातं.
मंग खात नाही का कोणती भाजी खाती तू?
काय नाही खात कुणी?
त्याज नाय
नाही.
म मम्मी नेेतली पुरतच केलतं क मम्मीच्या.
नाही म्हणजे पप्पाण त्याची म्हणजे. अह इकडं खात्या लोकं काय माहिती खाते खात आता पण जास्त. कोण काय भाज्या नाही खात.
हा तुझ्या सासरी खात्या कनी खात का नाही?
मंग ती तर खाते का नाही खात. होय.
म साखरपुडा कधी हा.
हम्म.
साखरपुडा कधी आहे?
काय नाही तिला आता ती करता फोन. जास्त अ याच्यामध्ये दिवाळीच्या दरम्यान.
फोन येतो काय पाहुण्याचा?
आं.
पाहूणयाच फोन येतो काय म्हणलं?
पाहुण्यांचा फोन नाही फो नाही. पाऊने फोन कसं केई ना.
नाही ग आमच्यात करते्या म्हणून विचारून राहिल मी तुला.
तुमच्यात कर त्यात.
हा नक्की झाल्यावर.
दमले तरी करते का?
हा जमलं तरी करत्या.
नाही आमच्यात नाही की म्हणजे आमच्यात खरं सांगू तू मला. अं साखरपुडा झाला वी करी
आता जस त्याच्या घरांच राहत.
हा ज्याचे त्याचे संस्कार राहते म्हणा.
माझी बहिण ते आता बोललेलं पण नाही कोणीच नाही.
नाही.
नाही लहान त्याची पली बोलल फक्त
हम्म तुला पण काही बोलायचं काम नाही बा.
माझ्या अ ह्या मुग काकाच्या त बोललच नाही.
तू बी बोलू नको जाऊन दे.
हा.
तू पण बोलू नको.
हो आता.
पहिले काय बोलत होते का? पहिले काय फोनवर बोलत होते अशी?
पण मग आता आता असं म्हणते. म्हणजे, एकशी स्वच आहे ए माणूस थोडासा नव्हत ना बा काय म्हणजे आवड ना आवड. आवडले आवडले मंग मी.
नाही तर आप
अजून माणूस कसा आहे, काय हे नुसता दिसायलाच आहे का? हे पण होतं ना.
स्वभाव कसा आहे, काय आहे?
हे पण माणूस जाणून घेत ना
हम्म तेच ना.
हा.
पण काय केल संस्कारा ते संस्कार बरोबर ते होते. कॉलेजला दिवस कसं काय गेला आज? हम्म. कॉलेज कॉलेजचा दिवस कसं काय केला आज?
कॉलेज काय फक्त ऍडमिशन घेऊन यायच होतं.
झालं का?
झालं ना.
शिकून घ्या आता सारखं आम्ही इथं झालं, पण तिथं आलं पाहिजे.
काय म्हणल्या?
म्हणलं इथं झालंत. तिथं झालं, तिला झालं पाहिजे म्हणलं ते काम.
तिकडं काही तन ना नाही आमला त शिक
मोठी ननंद
आह?
नाही जरा मला शिकून घेऊ.
हा शिकाल काय, ‌ समजदार असली शिकती नसली तर काय करती.
ह सममीज झार कांस.
हा का तुला बरोबर अनुभव आला समजदारी म्हणून.
आ?
तुला बर अनुभव हाय, समजदार आहे म्हणून.
मग मग आता आणंटीचा फोन येतो ना ओ?
हा का?
मग त्यांचं आठ दिवसाला फोन
कोणचा?
सासूचा.
तूझ सासूबाईच का?
आ मग त्या म्हणजे अं आम्ही तीन चारला ना एका दुसऱ्याला असं ओळ, ओळखितो.
हा मग काही नातं असेल ना तुमचं.
नात नाहीये माझ्या आताच्या पोरीच्या लग्नात त्याच्या टायमाला भेट झालेली होती म्हणजे माझ्या आत्याच्या त्यांच रिलेशन लई मस्त आहे.
अ मग काय तु एक तू मुलाला तू पसंत येऊन गेली, तू तुला मुलगा पसं
आमच्या पसंतीवर काही नाही. घराला पोरग पसंद आलं तिकडच्यांना पोरगी सणारी जमलो.
जमलं मुला मुलीच काहीच नाही त्याच्या?
नाही मुला मुलीचं काही राहत.
नाही. अरे आमचं तर पहिले मुलाला विच मुलाला विचारित्या तुला मुलगी पसंत आहे का, कारण की त्याला तो हा म्हणलात हाई. आईवडलाच काही नाही. आईवडलाला पसंत असली तर आईवडलाच काही चालत नाही.
नाही आमच्यात असं नाही राहत. कोणी कोणी राहत बाई खरं असं
कोणी कोणी राहते. आग कसं राहतं मी काय बोलले पहिल्यांदा तुला संस्कार राहतंय.
हो आता माझ्या भावाचा साखरपुडा पण आता रे घरी सुलत्याच्या पसंतीनच पाहिजेल ते मग.
मग जायचं असन तुला साखरपुड्याला?
हां.
कत हा का? आणि नाही जात तुमच्या.
काय बोलाय?
म्हणल साखरपुुड्याला जात नाही तुमच्यात.
जाते ना सगळे जाते, आमच्यात असते
हां का.
सगळे जात्यात आमच्यात.
आता गण जाऊ राहिले, आता पहिल्या सारखं नाही राहिलं.
हा ते पण आता राहिलं पाहि सारखं सगळं बद्दल होऊ राहील. आता काही दिवसांनं पोरगी अ काही दिवसांना पोरगी पोरांना पाईल जाय.
हा ते तर होणारची, पोरीगी जाणारची हाय. पोरीकटची जाईन पोरीचे आई बाप सारे जाईन पोरी ल पायला.
अ ह पोराला
भावना मग, त्या त्याला विचारती त्याला विच पोराल विचरतेन सयपाक करशिन का धुंन दुशिल का सारकाम करशील का तवा तवा ते हा होतं का नाही होतं ते बी प्रश्न राहीन.
मग.
म्हणजे आता मुलीला विचारलंय, आता मुलीला बी विचारायचा प्रश्न नाही एवढा निसत नाव वि चरलक झालं.
आता स्वयंपाकाचा त्याचा विचार असं राहिलच नाही म्हणा आता.
आणि तेपण ते तर ते एवजून हे पण विचारत्या. हम्म. आमची मुलगी इथं शेतीत किती आमची मुलगी शेतीत जाणार नाही शेती तीच जर गेली तर त्याला लगे दुसरं असंच नाही ना तुम्ही शेतीत धाडील, आम्ही धाडीत नाही.
पण घरची शेती असेल जात लागत.
पण मग आता शेतकरी जवळ पाहता कशाला, शेती लागती ड्युटी लाग ती सारू लागतो. मग पाहत्या कशाला एवढी, हम्म.
तेक लागतो शेती भी लागत ती.
त्याचे आई बाप कुडं, त्याचे आई बाप कुडं काढून द्या त्या काय माहिती इतक्या. हां शेतात पोरगी जाणार नाही, गेली इथ लगी अ नुजून आता पहिले साडी घालीत होते, आता ड्रेसची बोली. आमच्या पुरीला ड्रेस घालून द्या शंका.
काय म्हणलं?
म्हणलं आमच्या पुरील ड्रेस घालून द्या, शंका बोलूया आता.
खा ग.
आमच्या-आमच्यात बोलली ना आता.
हां.
बघू.
आता ज्याचे लग्न आल ते ड्रेस आता पाय ना तू किती जणी घालते. सारे बोलले आमच्याकडं आता.
पण मग आता कोणी साड्या घालीत नाय, त्यास्नी नवं ड्रेसेच घालत्यात.
आता तुझी मम्मी साडी गालीती त्यात तुझे मम्मी ड्रेस घालाय लागली. पायावरून
अं.
आ तुझी मम्मी कोय ना साडी घालीत होती.
पण मग आमच्यात आहे ना, आमच्यात नाही चालत नवसात. कपडी घालायला, म्हणजे त्याच्यातून पोट दिसतं, पाठ दिसती.
हा. बाई आमच्या तर आता ड्रेसचीय, आता काय आम्ही घालू रोलू. पण आम्ही निघालीत अजून म्हणा.
हो तो मी निघालीत.
हा मला बोली करून येताय भावायला.
हमं हमं.
लकडी लाय, लकडी लायंगे का
हा काही नाही अ बोले जा पिलं.
के
कु
जाव फिरते रे मईकी चल्ले.
हा जादाव का बोल ते जा तू.
कलं संस्कार आहे ना, पहिले ल पहिले लोकांचे संस्कारे ना.
हा.
आं? आता म्हण नाही नाही आता जर म्हणलं मा बायक काढून दिली ना आ मला बायकूच भेटणार नई दुसरी.
हम्म, हम्म हम्म पण आता बा माहिते. ऐकत, आता पण माहती नाही ऐकत एवढं बायकोच ऐक
हा पण मग तो टाइम आहे ना, थांबण न जर शिक. अं त्योस टाइम ते त्यांला आहे ना जर.
हो.
पाह्या ना समोरची पिढी पाहत नाही का या शिवागोऱ्याला आपण बंद तसच वागायचं.
मग ते पण हे, खरंय.
बोरं हो का पोरी हो.
पोरं हो का पोरी हो सारखंच हे.
न आजकाल जर बाप जर चिडून चिडून बोलला तो मुलगा मग तो या मुलीले म्हणतो, तुम्ही याय इच्जतेत नाही आम्ही कश गुन ठेवायची. किती व्हिडिओ येत्याता हम् मग?
त्या दोघां मान नाही ठे
आई हो काम बापू कोणासाठी करत एवढे करायच येत तर
पण मग म याच्या हिशोबाने, माय बापांना पण पर थोडस हिरून फिरून. पाहिजे थोडीशी मैत्री होती माणूस तो मग कळत थोडंसं असं कसं नाही का घरातच दाबून ठेवाय पाहिजे.
पण त्याला तस लागत हाय ना, त्याला सोबती आता सोबती हाय का तशी?
ते पण आहे. आता येऊन द्यायचा लाग नाहीये अ हे कसं आहे
आण
कसं आहे
मग खाणारे पिणारे असले तर काय करशीन?
खाणारे पिणारे नाही. मिनीटचा भरवसा नाही ना आता तुम्ही रॉड पण पाठू शकत नाही असं गाडी चालवीत पोर
हम्म. उली उली पोर मग आईवडिलांना बी क मग एवढ्या गाड्या, फोन त्यांच्या आता
त्या माय बापानं किती कष्ट करून त्या पाळलेलं राहत. काय काय मुसीबत लाकला राहत नं
त्यांला हो ना आता ते गाडीत तल फुकट येतं का? फोन या का कानाला मग गाडी आण त्या काय गुजून आई बापाला आस
त्याला कोण पाणायला लगे का सगळे त्याच्याकडेच लक्ष देईन. मस्त गाडी चालवतो मग हाताना जाते ना अशी गाडी चालू
हाताने जाते आण उजून लक्ष देऊ शकत बी नाही ना आई वडील कुठपर्यंत लक्ष जाणार आहे.
मग आई बाप पण समजून समजून थक
आयबाप समजून समजून थकून जात्या. आणि आई वडील काय त्यांच्याच माग राहिन का? नाही. ते ते ईनती नाही वडलांला इनते का मग
च मग
उम्म शेत श करायचं कस आहे काम केलं शो शेतीवाला असो क तेवटीवाला असो तो पण दुसऱ्याच ताबदारी थच राहतो ना.
मंग नोकरी कास नाही ऐकास लागतं ना सगळं.
मग ती दुसऱ्याची ताबेदारी, उशीर झाला तर उशीर झाला तर का बर उशीर झाला?
मंग सब्द्द्याला कराच लागतं ना.
सारा त्यांचा म्हणजे हेच आहे ना.
मग
उशीर झाला तर का बरं झाला कौन झा ला काय झाला सारे प्रश्नाचे उत्तर देते आपण शेतीत तरी एका वेळेला म्हणतो.
गेले नाही मालकाच्या ताब्यात लागतं ना माल जे म्हणलं ते करास लागतं ना.
म शतीत असो कुडं असो मजूर असतो म्हणजे पाऊस हो पाणी हो काही असो नाही हे काम झाल्याशिवाय सुट्टी नाही बरं का? तर त्यांच्या ताब्यातळस सुट्टी होती का?
हो नाही म.
तसं आहे ना प्रत्येकाचं.
अहो ते पण
टाईम तू टईम
टाइम टू टाइम मग किती माणूस मर ओकाणं मैद
काय पण मग केलं शिवाय तर पर्याय नई, शेतकऱ्याला बई ना.